हॅलो. हॅलो हॅलो. हां बोल हॅलो. हॅलो हां बोल.
हॅलो अरे कुठे आहेस? काय फोन नाही. काय नाही बरेच दिवस.
काय बा घरी येत काय शेतीचे काम..
काय काय चालय?
भात लावत. आता काही लावणी चालू आहे होय.
झाले की नाही?
नाही आजच सुरुवात केली.
ह् हम् ह् हम किती आहेसं लावायचं?
हाय भरपूर एक. कर म्हणजे असे गोणेत आपल्या असंच बघते. होय पन्नास साठ तरी होतात. त्या गोन्या बघ आपल्या त्या पन्नास साठ तरी होतात.
म्हणजे भरपूर होत रे.
होय काय घरी माणसं पण तेवढी येतणा रे. माणसं दहा एक काय येत म्हणजे मुंबई पासून त्यांना पण द्यायच्या घरात दहा माणस तरी आहेत.
ते येतात की शेती करायला तरी.
ते नाही आता ते जॉबला असतात मुंबईला ते कसे येणार.
हा हा नाही कधी तर अशी सुट्टीतन वगैरे आलेत.
होय ते आला मदत करतात तशी काय अगदीच नाश. आले तर मदत करतात.
तू काय काय कामे करतो घरी?
मी का आता तेच ट्रॅक्टर चालवतो.
हो.
ते पेंड्या बिंड्या धुवायच्या तरव्याच्या.
हा तुमच्याकडे तरवेला सर्व्याला काहीत दुसरं बोलता ना तुम्ही
ं दाड असं म्हणून बोलतात.
धाड.
हा.
आणि मग लावणीला दुसरं काहीत बोलत असशल ना तुम्ही अून
नाही लावणीला लावणीच बोलतो आम्ही
हा हा हा आमच्या इकडे रोप लावणे असं बोलतात रोप
होय आमच्याकडे ना लावणी लावणी लावायला चाललू आहे आजकाली
हा हा हा हम् हम्म अरे. आंब्याच्या शेतीबद्दल थोडी माहिती पाहिजे होती मला घरी बोलत होते जरा आंब्याची शेती होय घरी बोलत होते.
अ म
हम्म रोपये रोपये वगैरे विक विकत घ्यावे लागतील की
तुझ्यावर आहे तु काय जमीन घेणार इकडे कोकणात
नाही नाहीय नवीनच हश
रोपपा व आहेतेत फुलाुत फक्त तुला
हम्म रोप हवेत
खूपच हवेत अ बघतोय किती हवेत जागा बिगा घे इकडेन जरा कोकणात इकडेनच लाव
कोकण की इकडे म्हणजे ते असं इकडचं वातावरण सुूट होतं त्यांना
होय जास्त क तुमच्याकडेन होईल पण एवढं पण नाही असं.
हम्म. काम आमच्या इकडे
टवटध
म इकडे. न विकत तर काही ब कसवस्त
तिकडेन काय आता तु बिन रस्त्या बि आता आपल्या असं कॉलेज कसं वर आहे तसं जर जागा असली तर चाळीस पंचवीस हजार गुंट असं असतं जमिनीचं करा
हा हा आणि
आणि अे एकदम रस्त्याच्या कडेला अशी म्हणजे गाडीपुरी आता समज गाडी तांबा काढला असतं तु गाडीपुरे बाकी वर फिरते हा रोड टच म्हण आणि बागेत पण गाडीत ज गोल फिरते म्हणजे माल वाहतूक जास्त नाही
हा हा.
हम तर तिथे असेल ऐंशी ऐंशी हजार असे असेल गुटा ऐंशी हजार एक ह
हम्म हम्म हम पण जर आंब्याची शेती जर म्हणजे आता डायरेक्ट विकत घेतली? तर मग त्यातून प्रॉफिट तेवढं होईल का निघेल का ते?
होते कि होते कि निघत आरामात ये ना आपली काय मेहनत निघतय कि अरामत निघतेे फक्त ते कलमानुसार आहे. आता तू दहा कलब केलीत त्याच्या दर समज पन्नास एक हजार इन्व्हेस्ट चांगल्या प्रकारे मेहनत केली घेतलीस हा समज इन्व्हेस्टमेंट औषध म्हण खत म्हण अशी मजुरी म्हण अशी इन्व्हेस्टमेंट केली समजा दहा कलमात तु इकडे तर तुझे दोन एक लाख तरी होतील दोन अडीच लाख असे होतात
आपण तेवढी जागा घ्यायला मला तर तिथं तेवढी जागा घ्यायला पाच सहा हजार पाच सहा लाख लागतील ना मला?
होय लागतील आरामात.
हा मग
आणि असं इकडे कसे तू डायरेक्ट पण करू शकत करार म्हणजे तीन चार वर्ष ते पाच वर्ष पैसे देऊन करू पण शकतोस
ते कसं बसतं ते परवडत
करायसाठी हा ते परवडत तसं
म्हणजे त्यातून पीठे होईल ते आपल्याकडे राहत की त्यालाथोड द्यायचं आणि आप
नाही त्याला फक्त काय आता तू जेव्हा म्हणजे समज औषध बीवशत घालतात ना काल मना फुटण्यासाठी त्याच्यागोदर काय तुमचा कराड त आता बाबा इतके दिव इतके वर्ष होणार आहे आपण करणार आहे. करार तर ती एक फी ठरवत हो तो म्हणेल पाच लाख दोन लाख एवढ्या एवढ्या वर्षाचे पाच वर्षाचे पाच लाख ते द्यायचे तुला किती जास्त हो या कमी हो.
हा
असा विषय किती जास्त झाला म्हणून तुला कोण तु विचारणार नाही.
हा हा हा हा. म्हणजे तू तुला जर तुला जेवढं प्रॉफिट होईल तेवढं तुझ्याकडं पण त्याला
तुझ्याकडेच ते एकदाच जी काय हाय सेल म्हणजे ते तर चांगलं दोन टप्प्यानी देतो तीन टप्प्यानी देतो तर देऊ शकतो पण तु त्याच्यावर तो घेणार नाय तुला बाकी काय आता तू म्हणशील माल चांगला म्हणूजे आबां चांगला झालं आहे मला इतके वाढवून दे आता असं नाही मग तो करणार नाही डायरेक्ट एकदा सांगल तोच आंबा भर पुढे झाला तिला दिसला? तर मग तो नाही असं वाढवनार नाय हाय तीच की म तशी
जेवढं होईल तेवढंच
बोई
हम्म हम् हम्.
आता समज तू दोन एक लाख रुपये घातली असे म्हणजे कर होय असतय पण स्वतः जेवढे निघत नाही रे पण ते निगतय प्रॉफिट निगतय तस आता तू पाच लाख इन्वहेस्टमेंट केले सगळे अज पाच लाख केले त्याचे पंधरा तरी होतील आरामात. पंधरा नाही झाले इथून चौदा तेरा बाराशे होय होतय जर तशी मेहनत घेतलीस तर, वेळेवर लक्ष दिलंस फवारनी केलीस औ सुद्धा मारलीस त्या वेळेवर त्यांना हांदळावं लागतं असं केलं तर
मग तुमचं तुमचं पण तेवढं होत असेल ना?
आमचं होतंय की तेवढं होतंय, म्हणजे एवढ नाही प्रॉफिट होत आमची काही स्वतःच आम्ही काही दुसऱ्यांची गज त नाही जास्त आमच्या आजूबाजूला कसे आहे स्वतःचे स्वतः करतात जास्त बनायला देत नाही. कारण ते औषध म्हणू असतय ना ते टाकतात कलम फुटण्यासाठी. ते नंतर म्हणजे कलम अशे खराब होतात रे त्या औषध. टाकल्यामुळे फुटून येण्या पालवी पाल पानवबीन त्याची घळतात म्हण जास्त कोण देत नाही आणि दिलांतरी जे औषध टाकायचं असतं ना त्या कलमाना म्हणजे फुटायसाठी औषध टाकात ना. आता तू करार केलास तर तू औषधांना विकतन त्याला टाकणार म्हणजे भरपूर आंबे द्यायला. तर ते प्रमाणात टाकण्यासाठी ते सोबत असतात. हा फोवार नाही अगोदर आता असा पाऊस पडतो ना थोड्या दिवसात आता ना तो सीजन येईल त्या कलबांच्या मुळात ते औषध टाकलं ना की फुट फुटतात ब कलमा फुटतात बघ.
हा कळले की.
हॅलो हां बोल.
कलबाच्या मुळामध्ये औषध टाकायच कारे.
होय ते औषध टाकायचं जर ते म्हणाल लिमिटेड मध्ये तर लिमिटेडमध्ये पण टाकायचंं असं आहे.
हा हा हा हा मी बाण्याला विचारत होतो. काल परवा बाने बाने बोल. बला कि विचारतो तर बानी बोलला मला बोलला की एक. तीस एक लाख झालं असेल बोलला यावेळी.
हो हे त्यांना लं असेल. होय हो आता त्यांच काय स्वतःचे आहेत ना रे कलम. स्वतःचे कलम कसे आहेत. आता तू समज करार केला अस तर तुला आ तर त्याला पाच लाख रुपये द्यायला ते पाच लाख रुपये त्याचे वाचले ना स्वतः. त्याच्या घरात असल्यामुळे.
हा वाचेलच की.
होय मग तेवढं काय फोवारणीचाच खर्च आणि काय गडी विडी लागतील त्याचाच खर्च.
ते पण आम्ही ते असं आंबे वगैरे काही करत नाही. गोष्टच शेतातली पिकच असे झाडांवर काय नाही फळ वगैरे
हो हे परवडते की पण जास्त मेहनत असते एवढंच. आणि बेवेळेवर लक्ष पिकक्ष ठेवायला.
हा हा हा. बाकी मग.
बाकी काय ठीक तू बघ मला विच सांग कसं काय ते.
हा चालेल की. हा चालेल म्हणजे तस जर एकंदर रोप इथून घेऊन जायचं असलं ना.
ता आमच्याकडे इकडे इकडे नाही का आमच्याकडे काही शंभर रुपये चालू आहे. तुला मी ऐंशी पर्यंत करून दे हा एक रोप. ऐंशी सत्तर पर्यंत.. करून देऊ शकतो जास्त नेणार असला असत त्या मालका करून.
हा हा हा हा् चालेल सांगतो तुला कळवतो मी.. एक शंभर वर नेले तर बाज होतील ना..
होय बास होते मी येतो तुला तुझी जागा मला दाखव कुठे कुठे कशी लावायच सांगत तुला.
हा चालेल की तू ये मग पहिल्या आधी तू ये..
हा बघतो जागा बघतो म्हणजे ती सुपीक.. सोपी काय की नाही काय कलब होतील की नाही असं मी तुलं सांगतो..
हा तेच की तस कळलंच पाहिजे ना ते बघितलं पाहिजे पहिला.. नाही तर मी नेऊन लावायचो जितथकं काय..
होय होय तुला मध्ये माहिती द्यायला हवी कसं काय कधी खट टाकायचं कधी आता समज फुवारणी करायची पालवी आल्या.. कोणत वेळ कोणत्या औषध मला.. ते म्हणजे तुला काळा कळेपर्यंत रे रे.
हा तेच की क पण कळेपर्यंत कोणा सांग.. दिले पाहिजे ना. तळेपर्यंत तुझा अस हे पाहिजे रे तू सांगशील तसं करेल..
होय.
बाकी जेवण हा ठीक ठीक जेवण वगैरे झालं.
होय झालं झालं जेवण बेवण आत्ता. आलय बाहेर फोनवर बोलतो. म्हटलं मी
हा हा बाकी कॉलेज कस चाललंय.
कॉलेज आहे चाललेय, मी गेलो नाही आता घरी शेती आहे ना.
हा असू दे तसं पण कॉलेज मध्ये काय होतं. शेतीतच आहे सगळं काय असेल ते
थोडी केल्याशिवाय कसं चाल चालते चालेल. चल मग मी पण आता झोपतो. हा चाले चल